हॅलो!
हॅलो!
हॅलो! आवाज येतोय का? आवाज येतोय का?
हा येतोय येतोय, तुला येतोय का?
म्हटलं असं ऑनलाईन अजून एखादे काम वगैरे आहे का?
दुसरं म्हणजे आहे, एक पण त्याच्यावरती सध्या काही काम नाही चालू. असंच ते पण कॉलिंगच आहेते पण ऍपवर कॉल करायचे आणि त्याच्यानंतर
मन त्याच्यावर
काय काय.
कोणती तुम्ही दिलेली होती, दिलेली होती मागे किती?
हो हो, तेच तेच.
अशं
बाकी मग दुसरे आहे नाही सांगता येणार म्हणजे इ ट्रस्टेड आहे ना. त्यामुळे मग,
हम्म!
पण पैसे भेटतच पैसे कुठे जात नाही त्यामुळे हे कामच वेळ देऊन उपयोग पण होतो असं,
अस,
अ काय चार्जिंगच्या स्कूटीमध्ये कोणती स्कूटी चांगली आहे.
काय म्हणत्यास.
चार्जिंगच्या स्कूटीमध्ये कोणती कुटी च- चांगली असं.
मागाची चांगल्या राहते मागात.
म कंपनी कोणत्या कंपनीची चांगली असं.
कंपनीच चांगली म्हटलं तर तक चांगली ऍथर, टीवएस‌. किंवा हिरोची चांगली.
ह् ह चार्जिंगची गॅरंटी वगैरे काही असं.
हो राहते ना हो दोन दोन वर्षाच्या.
हो ना.
सगळ्यात म्हणजे सगळ्यात ब्रँड म्हटली तर एथर ती. ती म्हणजे जास्त लांब जाते पण तेवढी किंमत त्याची. त किंमत त्याची एक लाख साठ हजार असं काहीतर हाय.
हम्, हम्, हम्, हम.
आणि एकजातक म्हणून हे.
हा.
ती एक लाख चाळीस हजाराला जाते.
आणि एकदा चार्जिंग जर चार्जिंग फुल केल्यावर. कमीत कमी किती अ जाते. किती लांब जाते. किलोमीटर.
शंभर किलो, एकशे बारा सांगत्या. शंभरच्या अंदाज जातोस. आणि अथर दीडशे किलोमीटर जातेच.
हो का?
हो.
म्हणजे जर घ्यायची म्हटली तर, ती. त्या घेईल योग्य राहतील.
हो. याईनला आपण साठ सत्तर हजार घालायचे. अजून चाळीस एक हजार वाढवा घातले त, चांगलीच येऊन जाती.
ह.
हम्म.
टिकाऊ पण, जास्त लाब पण.
हो. आणि स्वस्तातली चांगली म्हटली त विडा म्हणूने.
विडा.
हो ती हिरोची. त ती तुम्हाला पंच्याणो ते शहाण्णवच्या आसपास पडती. पण ती जवळजवळ ऐंशी किलोमीटर जाती. आणि परत तीची बॉडी मेटल बॉडी राहते. म्हणजे मोड तोड होत नाही. आपल्या गाड्यावाणीच बॉडी राहाते.
हम्म हम्म.
हम्म हम्म.
तेच, कोणती चांगली तेच म्हटलं.
घ्यायची होती का?
हम्म. मळ्यात जायसाठी.
अ म विेडाचीच बघा ना.
तिकडले रस्ते थोडेसे असे हेय ना. मुरमाटी, चिखलाचे याचे राहात्या. पावसाळ्यात त चिखल जास्त
त्याचि कशीये. बॉडीय ना स्टील बॉडीय. स्टील म्हणजे आपली, मोटरसायकलीची कशी बॉडी राहती.
हा ह.
त्या बॉडी मंगती अशी. वाजत नाही काहीच नाही. हम्म. ते सेप राहिल. किंवा टी व्ही एस ची, ऑर्बिटा म्हणून एक गाडी ययले.
हा हा.
जवळ जवळ तुम्हाला पांच्यानो शाहानोच्या आसपास पडेल.
ह
हम्म.
कारण की ह्या ऍक्टिवान ते आता असं कोणी घेत नाहीये ना सध्या. अन शेतात जायला म्हंटल्याव ह्या चार्जिंगच्याच परवडत्या.
हो त्याच परवडत्या. आप मपोर आहे
तेच म.
पप्पा तिकडय ओ मधी. काय म्हणत्या?
तेच म्हंटले त्याच्यात नक्की चांगली कोणतीय असं. एवढं माहिती नाहीये ना गडांमधी.
ह, ह. नाही विेडाची चांगलीय घ्यायला गेल त. मी घराच्याला हेच म्हणत होतो. विेडाची बघू आपण. ह
ह, ह.
की ईला अशे साठ घालीत होते ते. आणि अजून चाळीस वाडवा घालून. विडा यत होती. म ती परवडली असती. पण नाही ऐकलं मग जाऊद्या.
हम् ह् हम् हम् हम्
हम्म
हम्
हवावर किती लांब आहे तुमचा चचेडू
ते चल साडे चार किलोमीटर
हो का आणि रोड कसा मरवाट वगैरे
हम् पावसाळ्यात थोडा चिखल राहतो
हम्म हम
म्हणजे अस काय गड पेंट पण तरीत ते
हा ह स्वस्तच नाही म्हटलं ना तर शिकलत नाही याच्या लायकीचच नाही इतकी मजाशी फसत चाल सजतात गाडी म्हणजे वड होत नाही त्या ला आलो
हा हा
हम्म तशी माग्याची म्हटली तर वडी हो
हा पैसे जास्त दिले म्हणजे त्याची बॉडी ते पण तस
बॉडी वगैर किं अव्हरेज वगैर ताकद त्यात बदल राहतो
हम्म
हम्म
स्वस्तच म्हंटलं क मग त्याला एवढं ये नाही राहत ताकद नाही राहत
फ ते दोन सीटासाठी बरी
हा चांगला रोड ला दोन शीटर
ती जास्तीत जास्त पंधरा ते वीस किलोमीटर जाते इथ सांगायला साठ किलोमीटर सांगेल होती पांध ते वीस किलोमीटर जाते
हा हा हम् तेच मग बघायची होती म्हणजे थोडंफार असं वजन पण नता आलं पाहिजे कधी कधी
अ वेळा बघा ना किती बजेट कितीपर्यंत तुमचं
बजेटच असं काही नाही फेजस पण मग घेऊन घ्यायचें
चांगलीच घ्यायची घ्यायची हो लाखाचे वर बजेट असत टी व्हीस सुविधा टी वएस चा बघा
हा हा
ती अगदा आ काय त्रिपटा इतिहास
एकदाहा हला का
हम्म पण क्वालिटी भेटर ती गाडीत
सगळ्या शोरूम मध्ये किमती सारखेच नाही बाकी पुढे म्हणजे कमी जास्त पण होते ना
हो ल सल का शोरूम सांगतोय एकदा आहे
हा हा हा
हो
तचमु
मग विंचूर मध्ये असं ना विंचूरलाच एवढीच वाटते एकदा अची शक्यता मी विंचूरला विचारपूस काढली होती
अच्छा
हम्म
ठीक आहे बघू
हा म्हगत नाही परवड्यातील लोनवरी काही नाही हॅलो
हॅलो वाचले ते
ॅल हो येतोय आता
काय म्हंटलंय?
लोनवरच घेतले तर चालून जाई नाही लोनच चालतय ना
म हप्त्यावरती
हो हप्त्यावर.
हम् हम हम
हम्म
त्या हप्त च टेन्शन राहतं पण तरर महिन्या
हो दरवाहिन्याला भरावा लागत हो ते
तेच ना मग मग ते टेन्शनच राहते एक हप्ता झाला पर
हो मग डायरेक्ट कॅश मध्ये घेऊन टाकवलाग हम्म
हॅलो हॅलो
आवाज नाही येते का?
हो आता येतोय ना.
आवाज नाही येत.
हो आता येतोय ना.
हो हो
हो तुम्हाला ये
मग ते पाऊस थडत चाल हा हा मला पण येतो आता पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळं रेंजचा प्रॉब्लेम येतोय थोडा.
हो तिकडे नेटवर्कचा प्रॉब्लेमच राहत ना. नानंद गाडी नळते चार चालूच ठेवते आता बेंडे घेऊन जायचं होत या